हॅलो,
काय करालीस गं? काय करालीस गं?
काही नाही बसलोय.
झालं का जेवण बेन?
झालं की.
काय केलं जेवायला तुम्ही आज?
आज आम्ही जेवायला अ बटाट्याची भाजी केलेली पुरी केलेली.
होय आम्ही तर आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केलो नाश्ता पोहे खाल्लो पोह्याची रेसिपी सांगते ते तुला काय तेवढ येत नाही पोह्याची रेसिपी होय सांगू काय
मला येथे पोहायचे मी सांगू
हा सांग ना
पहिलं पोहे भिजत घालायचे
हा हा
हा आणि मग तिकडे कढई तापवायला ठेवायची कडईत आपली कि त्यात तेल घालायचं
हा हा हा
तेल मग गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकायची
हा हा हा हा
कांदा चिरायचा कांदा टढाकायचा
हा हा हा हा अजून
ची हलत टाकायची
हम्म हम्म
चवीपुरती नकत तुम्हाला आवडेल तर चटणी सुद्धा टाकू शकता मी काही टाकली नाही आणि मग त्या चो ते हळद टाकल्यावर ते हलवून घ्यायचं
हम्म हम्म हम्म
आणि मग त्यात पोहे टाकायचे आणि पोहे टाकल्यावर त्याला हलवून घेऊन त्याला आपलं बाफ्यावर ठेवायचं
हम्म आम्ही काय करतो माहि ते का उ आ मी पान रोपीट करतो नव एकदम एवढं टेस्टी लागतं ना मग मी सांगते त्यािची रेसिपी काय
हा सांगा ना
आधी बाजारात जायचं बाजारात गेल्यानंतर मालाच्या दुकानात जायच मग तिथून बारीक नाही तर परवा द्या म्हणायच. मग छोटासा रवा घेऊन यायच घरी. घरी आल्यानंतर एक ताट टली घ्यायची त्या दाटलीत रवा टाकायचा निवडून घ्यायचा रवा े रवा निवडून घेतल्यानंतर एक तवा कढई घ्यायची कडई तूप घालाय हे तेल घालायचं आणि ते रवा टाकायचं आणि भाजून घ्यायचं खमंग वासजपणना खमंगलाल सरज होजू पना रवा हा
हा
हा तस घेतलं ना मग ते काढायचं ताटलीत मग कांदा टमॅटो हो कुतीिमबीर हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या चिरून घेतल्यानंतर धुवून घ्यायच सगळं ह ऐकूयालाय काय
हो ऐकय ते ऐकत ऐकतच आहे तुम्ही सांगा ना पुढचं
हा मग चिरून घ्यायचं मग एक कडई घ्यायची कडी घेतल्यानंतर तिच्यात थोडस तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर जिरं टाकायचं म पुरी टाकायचं मग नंतर जिरं टायचं मग कांदा टाकायचा जरा फ्राय करायचं मिर टाकायचं मग टमाट टायच फिरवायचं मग थोडस लाल झा ना तलं नंतर तच्यात हा आणि मठठा हळद टाकायची नाही पांढर पीठ बनवते न आपण मिठ टाकायचं आणि पाणी वाटतच मग ते पाणी ला उखळी येऊपर्यंत थांबायच उखळी आली ना मग ते रवा घ्यायचा रवा त्या
बरोबर आहे कि ओ.
अ ते रवा घ्यायचा पाण्यातत उकळीच्या टाकायच अन फिरवायचं गरगर म्हणजे गोळे होत नाहीत. फिरवलं नव्ह जरा वाफ फिरू शिजू द्यायचं आणि एका प्लेटीत घ्यायचं चमचा घ्यायचा त्याच्यावर बारीक शेव टाकाय एकदम टेस्टी लागते नव पांढर उपीट. काय सांगायच बाई. लई टेस्टी लागत पांढर ऊपीट बघा. कुठं फिरायला गेला होता का तुम्ही?
हो आम्ही फिरायला गेलो होतो मनालीला गोव्याला. अजून चाकूरला इंदापूरला महाबळेश्वरला अजून बघा आम्ही अजून याला पण गेलेलो खिद्रापूरमध्ये नरसिंहाच्या वाडीला अजून बघ
काय होत खिद्रापूरमध्ये?
अ खिद्रापूर मध्ये ना एक असं मोठ अस महादेवा च मंदिर आहे आणि तिथले जे खांब आहेत ना.
ह, ह.
हा ते सगळे खांब मोजल्यावर लास्टला जो खांब आपण मोजतो.
हम्म, हम्म.
तो लास्टचा खांब मोजला की माणूस मरतय जागेच्या जागी तिथे.
होय.
हा मी गेला हो ना तिथे म एक दोन तीन माणसं म्हणजे मोजत होते त्यांना माहित नव्हतं वाटत आणि त्यांचे पूर्णडम मोजून झाला झाल्यावर ते मेले.
हम्म छोटी पण आ कोरुचीला गेलो होतो.
मग तिथे कोण कोण तुमचे काय फॅम मिली किवा नातेवाईक होत काय?
हा नातेवाईक होते ना आमचे. मामा मामी मस्त फिरायला गेलो मग आरे वर्करचा क्लास करायला गेलो. डी मार्ट गेलो कोरुचीत गेल्यानंतर बी
तुमचं कोणी इचलकरंजी मध्ये राहतं का वो?
हो राहत नव आत्या राहते आमची. ऐका तर दुसरं बोलून ऐका तर जरा ह हे आम्ही रेंडाळ ला गेलो नंतर रेंडाळ ला गेल्यानंतर असं म्हणजे जस खूप अस स्टॉल तेन असतात म आम्ही देवाला गेलो तिथल्या रंदाचा आईला. पुन्हा त्यांच्या इथं म्हसोबा देव आहे तिथ देवाला गेलो. मग नंतर एका दिवशी डी मार्ट गेलो. आणि त्या दिवशी असं कॉफी शॉपला गेलो पिझ्झा वगैरे असं सगळंच खालो एवढं मस्त तो फोटो शूट केलो मग आईच्या मंदिरात गेलो होतो आईच्या म नाही आईच्या मंदिरात गेलो होतो. मग नंतर फिरलो सगळं वगैरे. गेलो सगळं काही काही झालं हम्.
आता थोडस मला काम आहे. तुम्ही अ हे आपलं कुठे ह्याला गेलता का पुण्याला वगैरे?
हम्म
पुण्यात काय काय बघितला तुम्ही? हो का मी पण ते आपल यांच्यात पुण्यात तो भूताचा बंगला नाही का शनिवार वाडा
हा हा
हा आम्ही तो बघायला गेलेलो अजून बघूया. मनाली मध्ये गेलेलो तिथे इतक भारी आहे ना बघण्यासारख अजून काश जम्मू काश्मीरला गेलेलो तिथे सगळीकडे अस ना बर्फ बर्फ बर्फ आहे आणि कि आता तिथे थंडी आहे ना आम्ही गेल्यावर पूर्ण जे आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो ना त्या हॉटेलच्या पूर्ण छपरीवर असा बर्फ बर्फ झालेला
ह अस काय सांगारून चाललंयत हमा भाई आहेच ल नाही गेले
हो अ तुम्हाला कपडे शिवायला येतात का
हो येेतत ना अहो तसं नाही असं फिरायला गेलेलं असं मस्त ऐक तर
मला थोडस सांगाल का
अहो ते मला येत नाही तेवढं रेसिपी असं फिरायला गेलेलं सांगू शकते, माझ ऐका ना तुम्ही
तुम्हाला बाकीची कामे येतात का?
हो, येतात नव ऐकून तर घ्या कि तुम्हाला रेसिपी सांगायले मी.
आय थिंक तुम्हाला स्वयंपाक, तुम्हाला आय थिंक स्वयंपाक बनवायला येईल का?
हा येईल की, मी सांगायले तुम्हाला रेसिपी ऐकून घ्या ना. असं शिळे आपल्या वगैरे घरातल्या चपात्या तर उरतात नव ते चपात्या काय करायचं माहित आहे काय तुकडे बारीक असं करायचं एकाकडे तेल घ्यायचं त्या
चपट्या
तळून काढल्यानंतर
अ कांदा टमॅटो कुथिंब हे सळं चल घ्यायचं चिरून गेंतरच काढायचं तधा बारीक अस चुगा ठेरायचा कांदा कमायच सगळं घालायचं आणि फ्राय करायचं आणि तिच्या शिर घालायचं आणि मस्त राहायचे, एकदम भारी लागत आणि चार मस्त लिंबू पिळायचा हा. ह, हॅलो?
हा, बोला कि
हा. काय नाही, जेवण झालं? आता करणार आहे बघा, जेवाला आज कोण? कोण आहे वो ती?
आता पुरी भाजी करायला जायची आहे, नंतर आम्ही बाहेर असत फिरायला रोचीला रेंदाला जाणारा आहे. रेंगाळला तेन जाणार आहे मस्त
हा. तेच हो, तुम्ही आता तुमच्याकडे वेळ आहे का? कशासाठी? हा, मग तेच, मला ना या जर अस तुम्हाला बोलायचं होतं. मला ना, रेसिपी बद्दल नाही हो मला तर एवढस ना, फिरायला जायच प्लॅनिंग करतो ट्रिप प्लॅनिंग आणि म ना असं छान पैकी, कुठलं तर रिझॉर्ट सांगा की
आम्ही तर कोकणात गेलो होतो. बघा इतकं मस्त होत ना तिथे असं आता समुद्र वगैरे सगळं आहे ना मग म्हक छान वातावरण आहे सध्याला कि सगळं फोटोशू ऐका तर ऐका तर फोटोशूट ट करण्यासाठी खूप एक एकदम बेस्ट जागा आहे बघा सध्याला तर आम्ही जाऊन आलोय आता म्हणून तुम्हाला सांग तोय मी हो मग अज लई छान आहे बघा तिथं कोकण आता मी आता सध्याला तर दुसरीकडे गेलो नाही कुठं पण तिथे तर मस्त एकदम भारी एकदम बेस्ट खूप छान होत, काही सांगू शकत नाही मी. तर एवढी फोटोशूट केले ना काही सांगू शकत नाही तुम्हाला. एकदम बेस्ट फोटोशूट झाली बघा आमची तर तुम्ही जेवण कधी करणार आहे. होय झालं नाही तुमच पाक
एक कु हा हॅलो
स्वयंपाक तन झाला नाही काय तुमचा
करा आल हो बर बर ब तू काय मग
हा ठठी वाट
ए या ब